हो हा बोला काय नाही बघा आ पण ते टेरिसर आलो बसलेलंो हा नायंतवन
आमचं पण करायचंय खाली आलतो ग भाजी घ्यायला आता भाजी घेतली आता जाऊन जरा भातने एखाद भाजी करायची चपात्या आहेत सकाळच्या बा ह अलाग खाली म्हणून बसल जरा पाच मिनिटं
ब का
गार्डन मच की म्हणलं जरा नादी लागते की घरातले डोकं खातात
हो ते पण आहे
हम्म तुझं झालं स्वयंपाक
नाही अजून जाऊन बनवायचं बसलेलो उग निवांत जरा हवा चांगली आहे बाहेर
चांगली बाहेर
हा घरी लय उकडते बाहेर जरांस बरं आहे म्हणजे अस हवा वगैरे चांगलं येतं
हा होय बाहेरच बरं वाटायला घरातल्यापेक्षा काय नवीन केलीस का नाही जेवायला
हम् मग हाय तेच कस दररोज जेवन अस की काय
कडे घर बघायला आलेय हा हा हो हो अजून हम् मी पण आलते ग म्हंटलं आता पोरग खेळायला लागलंय बसना झालंय हे या ठिकाणी
हम्म तुम्ही काय बनवला स्पेशल आज जेवण संध्याकाळच
वरण, चपाती संध्याकाळी, मसाले भातच कर म्हणाल्यात सकाळी जास्त जेवलो होतो ग दही, चटणी वगैरे आता संध्याकाळी कराव म्हणलं थोडंच आता थोडं करायच ते बास होतय. हम्म बाकी अजून
तुमच्या इकडचं ते पाणीपुरीच गाडा बंद झालाय का ते कपड्याच्या दुकान समोर आहे बघ, हो आम्ही पण पर हा तिथलं आहे तिकडं आम्ही खाऊ मग हो तिथे अजून एक लावलेलं पण त्याच काही टेस्ट एवढ खास नव्हती
बघणार होते
नाही नाही खाऊ नका चांगलं नाही काय.
होय का तिथे गर्दी पडली हा कानी छोट गाड्या टाकून क का म्हण
ते मंचुरियनच नाही ते पाणीपुरीच तेवढंच. छोट असं कॅरव्या म घालून गाडर आहे बघा कोरगय टेस्ट नाही ते काय हो टेस्ट नाही काय.
त्याच्याच म्हणायला लागले का मी
हा कारण गोड पाणी आणि ते डाळ वगैरे काय असं म्हणजे गरम नाही आणि काय नाही उग थंड आपलं हे तिखटाचं आणि गोड एक करते आणि देत आम्हाला झालं मग.
पण बंद झालंय वाटतं.
ते आहे कि पाठीमाग चालू. ते दोन आहे तिथे पाणीपुराला पाणीपुरी वाले एक समोर आहे हो ते सँडविच वगैरे दुसरं वाटतं बघा पाठीमाग हा.
अजून? बघू आता तिथे जाऊन बघ तु तर म्हणले चांगलं म्हणल्यावर जाऊ तिकडे चैतन्यच बरं. चैतन्याच खावं मग आपल्या इथं काही गाड्या पण नाहीत ग चांगले.
हो आमच्या इकडे पण इथं इथं चौकात इथं बाजूला होत ना ते प्रेम कलेक्शनच्या बाजूला ते पण बंद झाले ते गॅस मुळे सगळं बंद ठेवालेत म्हण.
ह होय. मग त्याच्यामुळे हे पण बंद असेल ग.
हम्म.
ते चमाला माहित नाही तिकडचं मी कधी खाल्लेलं नाही सोड पण आता चव नाही म्हणते बंद झालं म्हणल्या मग ते गॅस मुळे बंद झालंय सोड. रा म्हणजे म्हणजे चांगल्या चांगल्या गॅस मिळेना ह्यांना कुठून द्याव ग अजून घरी बनवा म्हटलं लय उटारे पडतेत खायचं एवढं आणि करायचं टोपल भर. ते तर आहे सोड. हा तेवढं पिकतंय नाही त चव लागच
हा
टतं नाय.
तेच कि
आपल्या गावा कड अजून गावाकडची पण छान असते बघ, माठातली थंड.
हो-हो ते पण छान असते, हो.
काल परवा गेले गावी तर अ कुठलं काही झालंच नाही. एक दिवसासाठी गेल्यावर कुठलं होतंय.
तेच कि, आता ते कसं, आम्हाला पण इतलं सवय लागले, खायच हेच टेस्ट लागत, तिकडच नकोच वाटतय आता, हम् हो.
अजून
काय नाही बघा निवांत.
हम्म तेच म्हण ले खाली आलते, म्हणलं फोन तर करावा.
ता वगैरे वर येतो इथं. संध्याकाळी जेवण झाल्यावर तिकडे बाहेर जाता फिरायला थंड हवा छान लागते.
हा हा हा. ए, काका आल्यात काकांसोबत खेळ, होय हीला घ्या तिची मम्मी पाच मिनिट गेली वर येतो म्हणल्या. रडायली ती, बकी लेकरांचा केवढं चालंलाय.
हो गोंधळ लय चाललाय , हा.
हम् अजून
काही नाही बघा निवांत.
झोप झाली का? दुपारी जास्त झोपलीस का काय? केल ते तुला काम होत म्हणून, मग तू झोपली उच हा मला तेच वाटलं हिने बघितले नाही म्हणजे झोपले म्हणलं आता हेनी गाड.
हा तेच की.
म्हणूनच मी पण केले नाही.
दुपारी आडव पडलं की झोप लागत्या तसचं. आणि आम्ही झोपल्याशिवाय लेकर पण झोपत नाई ती म्हणून त्यांना घेऊन झोपलं की ते झोपतेत मग.
तू झोपल्याशिवाय झोपत लं आपल्याला पण दुपारचं लागतीस गं झोप ना कस्तर होते.
हो तेच की.
हं अं. आजून नाही गं झोप आली नाई मी जरा काय एक दोन फोन करायचे होते केले? फोन बॅटरी स्विचऑफ झाली मग माझे दिर आलेत त्यांच्याशी गप्पा मारत जे बसलो कि सव्वा पाच पर्यंत त्यांच्याशीच बोलत बसले. झालं मग कंटाळ आला उठलंत खाली आलोय भाजी आणायचं होत गं भाजी सगळी संपलेली. गावाला गेल्यामुळे काय चाल नाई शनिवार रविवारी एक दिवस तुझ्याकडं आलय. एक दिवस ते जरा आवस फर्निचर घ्याल जायाचं होत म्हणून गे बघायला. अख्खा दिवसच गेला त्यात मग म्हणून म परत आलो हम्म. म्हणून मग गेले परत जाऊदे म्हटलं.
मला आता जाऊ द्या, आता आवराव जाऊन. मला आता गेलं थोड चांगली भाजी तिकड जायाचं होतं बास. म्हनल जाऊ द्या दोन चार दिवसा पूरतीची भाजी जाली. उद्या बाजार असत्यय म्हनल ति त्या दिवशीच अनाव जाऊन. ह म्हणून गप्प बसते परत हा आज रविवारचा बाजार अस तिथनं आणा म्हनल पंधरा नंबर वरनं हम्म म्हणून गब बसले. हो रसासाठी आंबे बघाव म्हणलं तर, कुठवर आंबेच नव्हते ग.
तेच ते हा.. हा.. तिथलं पण ते भाजीपालाचं ते बंद झालंय का? का बंद आहे का काय संध्याकाळी?
आठवड्या झालं बंदच हाय, मी पण मागच्या आठवड्यापासून हुडकायले ते बंदच. त्याच्या समोरनेच आणले मी पण. माझ्या सोबत खेळ म्हणल तर खेळत नाही, तिच्या सोबत बरोबर खेळतो. ती हॉबी आहे, बंदच होत ना, हम्म. आमचं पण बंद होत त्यावेळेला आज. पण बंदच हाय, मी गेलतो बघितलं समोर. सिझनेटैप चालू आहे. अग लई दिवस झाल की आता आठवडा होऊन गेले. म होय त्यामुळ बंदच हाय.
क-किरण हम्म.
हम्म.
काय नाही बघ निवांत. ते मोबाईल घ्या हा पाय ठेवतील हे. हो येते बघू.
काय बोललो काय माहित अता बघूया. हम्म पाच मिनट थांबवा आम्ही पा
हम् येग इथच हाय.
अरे मम्मा पाच मिनिटं थांब ना आम्ही पण येतो म ति तिघ मिळून खाऊ. तू कधी जाणार आहे गावाला? बाळ कुठे आहे? बाळ जरा कडे आहे. पुढच्या शनिवारी? मी म्हणते उद्याच्या शनिवारी. हम्म होय आता काय सगळे आप आवरूनच जायला पाहिजे तुला.
हा आता काय लई घेऊन जाणार नाही कारण माझं थोडं सगळं तिथंच आहे बाबा काय आणणार घेऊन जाणार नाही तेवढं
हा बोलली. कान हां मग काय जाऊदे थोडं असेल तर मग चालतंय.
हम्म तेवढं आमचं काय लागत नाही.